हॅलो हा काय चालूय!
काही नाही बसेला.
असं असं मग अे तो आवाज नव्हता. येत बरोबर खरोखर वा आवाज येत होता डफळ्याचा
हा मंग काहीच आवाज नव्हता येत
हा आतय बरोबर झालं चहा पाणी झालं
हम ह चहापाणी राहिला आता करू म्हटलं
असं असं मामाजी नाहीत. काय घरी हो आमचं झालं चहा पाणी हो मला ब्लाऊज
एक ब्लाउज शिवलं ना आता उठली तुमच्या फोनला अ
हा हा मला ब्लाउज दिला तर शिवशान म्हटलं
हा हो
स गेलं तर शिवसान काय! बर बरं देन मी मारीक पण झाला की एका वेळ हो हो
हा दिन न शिवून येचा म्हटलं. हा बाकी काय चालू आहे. ह काय चालू आहे.
काही नाही आता चहापाणी झालं चहापानी झाल एक कॉल राहिली पाहतो आत्याबाईला पहिले करून
हा
सु सोमन चालता पण गे
नाही कोणाचच नि हला सुमन म्हणे बा ते गटाची पुस्तकं न्यायला लागतात म्हणे
हो काय, काय काम आहे अवडीसाठीजाती हम हम. थेट म्हणतात ना
ह ते आता ते सर्वे तेच लागल म्हटलं.
हो हो लय बीजी हाय ती आता. आता कीन म्हणे साग वा कीत म्ह फोन तुम्हाले, ते सुमन करतो पण याच्यासाठी या कामासाठी करतो म्हणजे फोण.
हा ना ह हम्म. ह ना. हम्म.
मरी होया त
कशाच लिपिकाच का? लिपिकाचं?
नाही लग्नाच लग्नाची लग्नाची तयारी चालू आहे. म्हणलं तुमच्या इकडे घरात
आ लग्नात आहेना चालू, पण मी काय म्हणतो, आ आम्ही आम्ही त्याईले चालत नाही. हॅलो?
वी.
आहे पण नाही त्यायच नाहीये, मग आम्ही पत्ता कट आहे आमचं.
पायो माय बाई.
घरात तेले पाहिजे नाही ना.
होका असं काऊनमाय बाई?
हा तो अती. तो म्हणे, तो येइल ते येईल, मी येई नाही तर ते पोरगा बाहेर गेल ते सर गोष्टी तर ते असले तर आम्ही येत नाही म्हणे.
हा.
आम्हाले काय गरज आहे म्हटलं. ज्या वेळेस एक किलो आणलं, त्यावेेळेस म्हटलं तुमच्या घरची वाट आजीन काणकोंडी नाही म्हटलं. म्हटलं बौद्धाच्या घरचं आणून खाल्लं म्हटलं, पण तुमच्या घर आता आता कुठ खाईन मि.
हम.
आहे कि नाही बरोबर? हम्, तुम्ही
रायतात मनात गोष्टी.
हा मनात रायतात ना ह्या गोष्टी, किले कापून अन बर मले काय म्हटलं होत? असं म्हंटलं होत. के मले ग्रामसंघातले, साठ हजार देत ये काय, तर म्हटलं लेक पाऊ. अडी अडचनाच कोणाचइ काम केलं पाहिजे. तर मले असं वाटे की देऊ आपून, मनात विचार आला की बरच झालं आपण देले.
हं हं हं.
आपलं मन स्वत आपल्या समजा कदरिते.
हो हो हो बरोबर आहे.
हम् प ते कदर जगत. हं आपल्याला असं वाटत की, जाऊ दे काय हं पण ते मग मुरचीच अशी करतात, तरघ आता ऐ कि नाही?
कराग हम्, काही नाही कराव लागत.
अं, नाही तर काय? तुमचा आवाज नाही येऊन तब्येत नाही का बरोबर हा.
न नाही बरोबर आहे ओत बसला का घराम ओदर बसला. त्याची विचार सोबत म्हटलं.
मीटलं तवेतच नाही का बरोबर.
नाही बरोबर आहे पाऊस नाही आला म्हटलं आज पुराची तब्येत नाही बरोबर पुरा तर दवाखान्यात. चल्या आ दवाखण्या तुमशी हो ना. इंजेक्शन वगैरे त्या रे मणमण करत होतो रात्री त्याचा जीव सकाळी त्याला उलटी झाली. म्हणून त्याचा दवाखान केला लेकरायच्या काही बुनलाच ना दवाखाना करावा असला लागते.